हा बोला की
काय करालाय.
काय नय
जेवण
जेवण आज गुरुवार हाय उपवास हाय
हम्म, हम्म.
तुम्ही जेवला?
हम्म. झालं एकलाच.
हम हम मग?
आमच्या इथ काय नाही आमच्या इथ फोन चालू आंब्याच झाड लावणार आहे आम्ही.
हम्म, हम्म हा बोला की.
दोन चाफ्याच झाड लावायचं आहे, मग तुम्हाला ते छान रोप वगैरे कुठं मिळेल काय माहिती आहे?
हम ते माळावर अ म्हणजे, आमच्या मम्मीचं घर आहे की नाही? त्या घराची तिथन एक माळ एक एकट्याचं घर म्हणजे, त्याचं नाव प्रॉपर माहित नाही. पण त्याच एक नर्सरी आहे त्या नर्सरीत मिळतेय.
हम्म.
तुम्ही तिथं जाऊन घेऊ शकता.
आमच्या इथ आज
कठली, कुठली, कुठली झाड कुठली, कुठली झाडं च झाडांचं हे झाड लावलंय तुम्ही?
आम्ही आता सध्या गुलाब चार, पाच प्रकारचे गुलाब लावलेला आहे मोगरा चार प्रकारच लावलये.
हम्म, हम्म, हम्म.
मोगरा मध्ये जासू हे कुठला मोगरा म्हणता त्याला बत्तीस मोगरा आहे राऊंड मोगरा एक लावलये. परत रेगुलर गजऱ्याच मोगरा.
हा हा हा.
परत आणि बारीक मोगरा एक लावलाय व सुगंध छान आहे त्याचा एक लावलय गुलाब मध्ये जाय हा जाय जुई आणि निशिगंधा. लावलंय निशचगंधाला तर रिसेंट मध्ये फुल या लागल्यात, उद्या का नाही उमल ल फुलात
हम्म, हम्म मग झाडांच लय आवड आहे वाटत? तुम्हासनी?
हो आम्ही टेरस गार्डन केलय मस्त पैकी. त्याच्यामध्ये आम्ही भाज्या पण भरपूर घातल्यात.
हम्म, हम्म. आम्हाला पण आवड आहे झाडांच त्यांन लावायचं पण आमचं कसं हे नाही हो. जागा नाही आम्हाला लावायला.
त्याच्यामुळं आम्ही लावत नाही, तरी लावलोय मी अंग नाईत तेवढंच आमच्या कट्ट्यावर कुंडीत झाडं लावलोय थोड्या.
हम्म.
वेगवेगळ्या ते ज शंखपुष्पी आणि तूळ असाय आणि मनी प्लांट आहे, आणि अलोवेराचा आहे. ते. स्नेक प्लांट आहे, आणि ते च्या. च असतंय कि ते, कसल म्हणत्यात त्याला. ते पण आय, आमच्या इथं कट्ट्यांवर.
हम हम.
तुम्ही लाव तुम्ही कुठले कुठले लावला, हेचं लावलाय का तुम्ही. शो ची वगैरे झाडं लावला आहे काय.
हो मी रबर प्लांट लावलेय, जड प्लांट वगैरे असलं. म्हणजे वास्तूप्रमाणे कुठली कुठली.
त वास्तू वास्तूप्रमाणे चांगलंच चांगलचाय.
हा आम्ही वास्तूप्रमाणचे बरेच झाड लावलोय, शंखपुष्पी.
हम्म हम्म हम्म, शंक पुुष्पी अ लै युजफुल हाय. आमच्या मुलींनसाठी मोस्टली. ब्लू कलरचच की ते पाण्यात. टाकायचं. शंखपुष्पी सकाळी उठल्यावर गरम पाण्यात. आणि ते ब्लू स्काय ब्लू ब्ल्यू असं पाणी होतंय. मग ते पाणी, प्यायच रोज, हेल्थ साठी बेटर ये ते.
हम्म पुदिना लावलाय, भरपूर पुदिना उगवलाय आता.
होय, परवा तर पुदीना काय नव्हता ना ओ.
आला की आता आणि, आता तेच उगवलं मी म्हणाल वाळय ते पण उगवलं.
ह. ह.
तसं मी आणलेलं पिंक व्हाईट, आणि पुढं पिंक कलरची गुलाब. मस्त अप्रतिम लागलेत, छान छान लागलेत.
ह ह ह ह.
परत रेन बिली हे झाड नवीन लावले, आमच्या नंदेन दिल्या.
हा हा.
ते तर दोन कलरची दिल्या, व्हाईट आणि बेबी पिंक. बघू आता, कसं कसं येतंय. कर्दळ हाय आमच्या इथ, खऊची पानं हायत.
मी पण, आमच्या दारात खाऊच पानं पान लावलोय. आणि आज, दवाखानला गेल तो. त्यावेळेस येताना ते, जाईजुईच झाड दिसल.
हम.
ते मग त्याचं पण, धापा आणून लावलोय.
आम्हांला पण एक पाठवा ते.
ते लावलाय नवं तुम्ही.
लावलंय पण अजून लागू बसले, असं काही गॅरंटी नाही बघूया आता.
पण ते एकदम असं, बारीक अ बारीक हाय.
बघुया.
त्याला लागु होतंय काय.
अमं.
पाठवतो मग मी संध्याकाळी
हम
खरं, म्हणजे मी तिकडच्या घरासाठी सांगलो
हम्म
लागू होतय काय?
हो
मग?
का रडा लागलीया?
तिला आता झोपायचंय
हं झोपा, झोपा मग ह
मग
काय नाय बघ आता चहाची पानं वगैरे लावले भोपळा घातले टेरेस वरती परत त काकडी-
मग, छान केलाय म्हणा गार्डन
होय, आबड धोबड गार्डन
हम्म बरं, हम्म
चालल
चालतय ममा ओ घेना
झालं. झोपावा तिला आता चालतंय
ममा च